हॅलो. आवाज येतोय का? बोल की कुठ आहेस? तुलाग मे महिन्यापासून सांगतोय. ह् काय मग कॉलेजला काय येणार आहेस की तिकडेच राहणार? हो.
नाही येणार आहे येणार आहे की डन तिन दिवसात येतो दोन तीन दिससानी.
अ काय?
हा.
चालतय की मग हेज काम वगैरे झालीत काय?
नाही ते दोन दिवस डायव्हर्स सुट्टीवर आहे र तो आजारी हाय त्यामुळ तो निट बरा झाला की मग येणार आहे मी.
हा हा हां. ते आता म तू कुठल्या ट्रीपला आहेस?
आता हे आता जाणार आज आष्टाला जाणार आहे आज संध्याकाळी.
आणि मग येणार कधी परत?
ह आता गेल्यान तीन दिवसानी मग माघारी येणार आज गेल्यान.
तीन दिवसानंतर?
हो.
हा हा आणि मग राहायचं खायचं जेवणाच कस?
लान आता हे म्हणजे लाईनच्या गाडी चालले त्या आता दुसरां ड्रायवर आहे त्याला जेवण तयार करता येते गाडीत सगळं साहित्य आहे सामान हे जेवण तयार करायच गाडीत अन जेवायचं हम्म नाही तर करू वाटलं करायचं नाही तर बाहेर खायचं काहीतर.
बाहेर खायला परवडतय का?
आपण मालक आहे शेवटी आपल्याला काय परवडणारच.
आपल्याला काय परव तुला परवडनारच रे तरी पण पैसे संपतील हे. हेच काय तर
राहुदे राहुदे. तसं आहेच की पण आता एखाद्या बारीला तेवढं चालाय चालायचं.
हम्.
हम्म. डायव्हर पण रोज रोज ते तयार करून खाण्याला पण कंटाळलेला असतो आपण एकाण दिवशी न्यायचं हॉटेल आहे बाहेर.
होय तस पण आहे सोड तेला पण कंटाळा वगैरे येत आसतोय. सारखं सारखं उठायचं बनवायचं तेच तेच
तेच गाडी आणखी त्यात गाडी एकट्याला चालवायला लागते ज्यादा. त्यात् कंटाळा येतोय दमतय दमतय रे अंक्य.
हा हा हा.
चालतंय की मग, आणि मग? ते सोयाबीन वगैरे पेरलेलं, झाले की ते
चालूय आता. आलाय बघ, गुडघ्याच्या मापान आलाय मग. फुड, दीड फुड उंची झाली, आता चांगलं आहे. सोयाबीन यायला आलाय. हो, आलंय उघवून आलंय, चांगलं मस्त.
किती दिवसाच पिकं असतय ते?
ते सहा महिन्यात होतय, सहा महिन्यात ओके.
जे आपल्याला सोयाबीन असते कां नाही. ते कसं त्याच झाड कशाच? ते नेमक आत जमिनीत होतय की, वरती हे होतेय.
अरे, सोयाबीनचे बी ये ते. बिया बियापासून ती तयार होते सोयाबीन.
आता आपण मेसमध्ये खातो, माहितय का? सोयाबीन असतंय माहितीय? ते तेच म्हणतोयस ना, तू? हां, मग ते तयार कसं होतय झाडावर?
झाडावर नाही ते अं झाडाला शेंग लागती. शेंगात ते बी असते, सोयाबीन.
हां हा हा.
त्या बियापासन पुन्हा सोयाबीन तयार करत्यात कंपनीत, कंपनीत करतेत, करतात ते.
मला वाटलं डायरेक्टली तसंच, असतं वाटतं ते.
नाय तसं नाय कंपनी तयार करायला प्रोसेस होते, मग ते सोयाबीन मग येतात पॅकिंग होऊन आपलं.
हा हा हां.
हाय असं सुद्धा सोयाबीनचं बी चांगल लागत्यात खायला. हाय असं. ते बी सुद्धा झाडाची, हो हो, तस पण खाल्लं तरी चालतंय.
पण ते असं वाटाण्यासारखं असेल, त्यावेळी छोटंस.
हां तेच तसं, वटाण्यापेक्षा थोडं मोठं येतं.
हां.
हम्म.
एवढं मोठं येते.
हां, ती चवळी सारखं बघ. चवळी शेंग कशी येती ती? हम्म, सेम तश्या पद्धतीने दाह दिसतं ते.
हा हा हा, आणि मग ते आता किती दिवसाचं? सहा महिन्याचं पीक आहे, त्याला खत वगैरे कसं टाकता मग?
ख सोयाबीनला ही खत ही काय नाय. पहिल्यांदा लावायच्या आधीच थोडंफार शेणखत ही टाकायचं. पुन्हा काय नाय. पुन्हा नुसतं पाणी सोडायचं.
आणि औषध फवारणी वगैरे?
कुठं क पानावर कुठं तांबेरा ही म्हणून एक म्हजी, हे दिसायला लागलं म्हजी आपल्याला लोखंडाला कसा गंज आला, आन ती तांबूस कलर येतो.
हा.
तस तर ते पानांवरन दिसाय लागलं तर मग फवारणी हे करायची नाही तर तो फवारणी लागत.
हा हा हा, म ते. पीक परवडते मग त्याला काही जास्त हेच नाय जास्त राबवून नाही ना त्याला.
नाही नाही जास्त राबलोग नाही त्याला.
हा मी,
आणि काय सहा महिन्यानंतर तुला आता. डबल त्याचपासून एका झाडापासून डबल पीक घेता येतं त्याच.
येतय का,
हो तीचछ म्हणजे. एक ईदभर भईपसून ठेवायचं आणि कट करायचं आणि हाय असं गो ''--'' नवीन डोस ही चालू करायच फवारणी ह चाल करा म्हणजे. हा, मजी झाड मोठं होया झालंत तव्ह.
व्हय काय ते आपलं. जसं उसाचं कसं असतंय एकदा लावून लावले की दोन वर्ष आपण खाऊ शकतो. तसं असतं का त्याझं? ते चालतंय मग ते.
तीन तुला तर ला आवायज असल तू चुरी लावू शकतो बघ. त्याचं काय नाही बघ अनलिमिटेड जोपर्यंत झाड जळ''--'' जळत नाही तोपर्यंत ते चालतय बघ.
हा एवढे घालते.
हो,
हम हम हम,
पहिल्या पहिल्या पहिल्या वर्षी फक्त जरा. कमी ही होते बेनिक त्याच्या तुरीचे. सेट दुसऱ्या वर्षापासून बी भरपूर निघते त्याला.
होय का,
पहिल्या वर्षी झाड कसं बारीक असतं कमी म्हणजे त्याला फांद्या की कमी असत्यात्या.
अ ई,
दुसऱ्या वर्षी आपण त्याला छटणी हे करतो ते ना जादा म्हणजे. कोंबही जादा आले त्याला बियाही जादा लागतात.
हा हा,
हम्म,
आणि मग हे ज हे विकायचं कस.
विकायचं काय नाही मार्केटला गेले कि वि घेतात किंवा. आपण हा असं दुकानात व नेऊन विकलं तरी सुद्धा दुकानदारसद्धा घेतात.
हम्म हम्म, त्याला रेट कसा असतंय.
त्याला रेट पडतोय आपल्याला. सत्तर साठ सत्तर रुपयस आपल्याला पडतो. ते मोहर शंभर. तीस मोहर शंभर एकशे वीस न विकते ती.
हा हा,
हम्म,
साठ सत्तरां ते शंभर एकशे वीस. कुठलं परवड आपल्याला
अ आपल्या परवडत् आपलं बी असताना ओलं असतेत रे ती नंतर वाळतेत तिथं जाऊ त्याच्यापर्यंत जाउस्तर ते बी वाळत्यात मग वाळल्या ना ती तेवढंच धरतेत ते तसच होतंय रे.
हा हम् हम हम्. ते आता आपण हे करतो माहित आहे का? ते भिज होत भिजत का टाकतात आधी भाजी करायच्या आधी ते कडकडीत कसं करते.
अरे वरून त्याला प्लॅस्ट कोटिंग असतं रे त्याला त्यामध्ये कठीणपणा कमी होण्यासाठी ती भिजू घातल्या न मग ती आपल्याला फोडण्यास बी मदत होत होती.
हा हा.
त्यासाठी ती भिजत घालाय माहिते थोड म सहज फुटणं वे.
होय!
हां.
तेच की आणि मग बाकी बरंय बाकीचे कोणती कोणती पिकं असतात?
बाकीचे असते बघ द्राक्ष असते ऊस आहे नंतर तरकारी हे असतं ढोबळी मिरची.
हा. ढोवळी मिरची कशी असतं ते ते तीन महिन्याच पिक असत?
नाही तीन म महि पिक ती महिन्याचं पण असत दीड महिन्याच अस दीड महिन्याचं पण असतं ना सहा महिन्याचं पण पिक अ त ती सहा महिन्यापर्यंत चालतं.
हो काय!
अरे रोप लावल्यापासनं पंचाळीस दिवसात पैसे म्हणजे माल तोडायला चालू होते माल येतोय त्याला.
हम् हम्म.
आणि जिथनं आपल्याला जर त्याच्यावरच म्हणजे रोग हे यायलागलेलं ति जर कंट्रोल झालं तर आपण जे जवर झाड मरत नाही म्हणे रोग तेव्हा कंट्रोल पूर्ण होत असत तर जवर ती झाड मरत नाही तोपर्यंत त्याचं पीक घेऊ शकतो आपण त्या ढोबळी मिर तीच ई.
होय काय ते ढोबळी मरची मिरची पण आपण असं डायरेक्ट गावागावात जाऊन विकायचं की डायरेक्ट मार्केटला
नाही नाही डायरेक्ट गा गाडी मा म्हणजे व्यापारी येते डायरेक्ट शेतातनं उचलून घेऊन जात ते.
त्यांचे त्यांच काढून.
ह त्यांची ती काढून घेऊन जातेत शेतातून.
हा हा हा ह अन् तेचा रेट किती पडतो तेला?
त्याचा रेट त्याचा रेट भरपूर पडतो शंभर, एकशेवीस दीडशे रुपये सहज पडतो आपल्याला.
एक किलो
हो कीलो कारणं कि ते बाहेर मोठमोठ्या हॉटेलमध्येही जाते नां डोबळी मिर्ची
हां आं
हम्मं
हम्मं हम्मं म तो आंता ट्र्रीपला गेलायं ट्रिपला गेल्यांवरं मंग तिकडचं तिकडं असं कांहीं खांता येतं नाहीं कां मंग बाहेरचं
येतं नां
हम्मं
हम्मं
हां हां
बाहेरचं खातं येतं बरं त्याचं कायं अडचण नांय बारं
बाहेरचं म्हणजे मी कायं म्हते आंता जरं तूं एकां कंपनीत गेलांस ती कंपनी समजं ती आपले हे जे आहे कसली तरं अं ज्यातूंन वयां बीची कंपनी आहे नां मंग तुलां जं त्यांतल्या वयां हवे असतील तरं घेतां येतं कां काढूंन आपल्यांला
हो दे देतांत म्हणजे ड्रायवरंला ड्रायव्हरलां वायरं देते तरं तीचं घ्यायची आपणं ड्रायव्हरला देतं नांव सॅम्पल म्हणूंन व्हांया देते त्यांना पणं टेस्टिंग-
तरं-
हो देतांत-
कशी कशी तसलं तसलं ते पणं परवडते रे मं-
हो....
ट्रॅव्हल करी कसलां व्यापारी असते कसलां पणं मालं असते आंता आंता कुंठे गांडी आंघोळी वायची म्हटलं आणि घ्यायचं थोडं घातलं काढूंन
हो...
सरं कायं एक नंबर आहे मध्यें-
हम्मं
हम्मं.... कसं कायं-
नाहीं थोडयां वेळां जेवलं सागं थोडयां वेळं जेवांचे थोडयां वेळांनी.
हां हां हां हं चालतेय मगं-
हां हां चांल-
उद्यां कॉलेजलां उद्यां कॉलेजलां येणांरस कांहीं-
नाहीं आंता उद्यां नाहीं येतं दोन दिवसांनचं येतो.
चालेल चालेल चलं ठीक आहे मं-
हां हां चलं बांय-
हां कां-